हॅलो.
हॅलो.
हां, एकच मिनिट. हॅलो, हा काय करतोय?
हा, नाही
हा. मग, अ आज मी जरासं प्रवास आणि अन्न ह्याबद्दल बोलायचं म्हणते
हां हां.
तर प्रवास म्हणजे काय असं वाटते तुम्हाला?
प्रवास म्हणजे हं.
ऐतिहासिक स्थळांना भेट देणे.
हां, तर प्रवास म्हणजे नवीन ठिकाणी जाणे. नवीन संस्कृती जाणून घेणे, म्हणजे वेगवेगळ्या अनुभव घेणे
हां हां.
मग प्रवासाचे महत्त्व काय, तर नवीन ठिकाणे पाहायला मिळतात.
हम्म.
मग त्यामुळे आपल्याला विविध संस्कृती आणि परंपरा समजतात. मगं फिरायला गेल्याने मन ताजीवानी होते. लोकांशी
ज्ञान, अनुभव वाढतो.
भारतात मग तर आपल्या भारतातील पर्यटन प्रसिद्ध पर्यटन स्थळे कोणती आहेत? तेच ताजमहल, गेटवे ऑफ इंडिया, गोवा, महाबळेश्वर लद्दाख हे आहेत.
रंकाळा
हो बरोबर, मग तुम्ही कोणत्या स्तना -स्थळावर गेलाय काय?
हो हो, गेलोय कि
हम्म, तिथलं तुम्हाला ने नेचर कसं वाटलं, पर्यावरण?
एकदम फ्रेश.
हां, तुम्हाला कोणतं पर्यटन स्थळ आवडतं?
रंकाळा कोल्हापूरच.
हम्म, हम्म, हम्म. मग अन्नाचे पदार्थ, अन्नाचे महत्त्व काय आहे? तर अन्न आपल्या शरीराला ऊर्जा देते. चांगले आणि पौष्टिक अन्न आरोग्यासाठी आवश्यक असते.
हो.
तुम्हाला रोजच्या जेवनातले कोणते अन्न पदार्थ आवडते?
रोजच्या जेवनातली हम्म, चपाती, भाजी, भात, आमंटी.
हम्म. म, भारतातले काय प्रसिद्ध अन्न खाद्यपदार्थ तेच वडापाव मिसळ पावभाजी वगैरे आहेत.
हां, कोल्हापूरचा तांबडा- पांढरा रस्सा.
हां, बिर्याणी, डोसा, इडली, ढोकळा. म, प्रवासात अन्नाची भूमिका काय असते, तर प्रत प्रत्येक प्र, देशातली स्थानिक खाद्य पदार्थ त्या ठिकाणची संस्कृती आणि परंपरा दर्शवतात, जसं की आता कोल्हापरचा तांबडा पांढरा रस्सा आणि. उठली कि रे, औरंगाबाद.?
हैदराबाद बिर्याणी.
हैद्राबादची बिर्याणी, आणि सातारचे पेढे. असे अं त्या- त्या ठिकाणचे पदार्थ. त्या ठिकाणची संसकृ तर त्यांनी परंपरा दर्शवतात, त्यामुळे प्रवास करताना स्थानिक, आनंदाचा आस्वाद. हा एक, वेगळाच अनुभव असतोय.
प्रवास करताना कोणती -कोणती काळजी घ्यायची असते. तर स्वच्छ आणि सुरक्षित अन्न खायला पाहिजे.
पुरेसे पाणी प्यायला पाहिजे, स्वच्छतेची काळजी घ्यायला पाहिजे‌.
आव,
आवश्यक, आवश्यक औषध सोबत घ्यायला पाहिजेत.
हम.
पर्यटन आणि स्थानिक अक्षर अर्थव्यवस्था. पर्यटकांमुळे... हॉटेल? हॉटेल रेस्ट रेस्टॉरंट वाहतूक आणि स्थानिक व्यवसायांना... रोजगार आणि उत्पन्न मिळते.
हा हा.
प्रवास आणि अन्न हे एकमेकांशी जोडलेले आहे, प्रवासामुळे नवीन ठिकाणी आणि संस्कृती समजतात.
तर स्थानिक अन्नामुळे त्या प्रदेशात -ची खास ओळख अनभवता येते.
मग असं पर्य टन आणि... अ प्रवास, प्रवास आणि अन्न हे मेकांवर अवलंबून असलेले अं... हे आहे.
जसं की प्रवास करा... अ... प्रवास करायचा असेल तर लोकं म्हणजे खूप लोक मिळून एखाद्या ठिकाणी... भेट देतात. किंवा अ.. फिराय असे जातात... मग तिथे जे त.
काय बगती... काय बगतीस?
पदार्थ फेमस आहेत किंवा जे पदार्थ लोकप्रिय आहेत ते पदार्थ घ्या... घ्यायला लोक जास्त हम्म... उत्साह.... उत्साहीक असतात. मग ते पदार्थ ते घेतात... त्याचा आस्वाद घेतात... आपण त्यात... इतरांना घ्यायला देतात. आणि सोबत आणि घेऊन येतात घरी खायला
हा हा.
अशा प्रकारे तिथल्या हम्म
त्या ठिकाण जे पदार्थ हे... अ... लोकप्रिय होतात व जगभर ते त्याची अ... होळख होत जाती.
त्याची प्रसिद्धी वाढत जाते... मग असं लांबून लांबून लोक त्या ठिकाणी भेटायला... भेट द्यायला येतात. पुन्हा ते त्यांना ते आवडतात... ते आप पण... ते पण अ.... आवडीने त्या ठिकाणचे पदार्थ खातात. अशा प्रकारे अं... प्रवासी येतात आणि ते त्या ठिकाणचे प्रसिद्ध अन्नपदार्थ खातात त्यामुळे अ... त्या अन्न पदार्थांना एक वेगळी अशी ओळख निर्माण होती
अं कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा फेमस आहे.
आणि हैदराबाद बिर्याणी प्रसिद्ध आहे. ते फेमस अशामुळेच होती की, लोक त्या ठिकाणी भेट देतात आणी
तो पदार्थ खाऊन बघता, आणि तो लोकांना खूप आवडतो.
तो खाऊन बघितल्यामुळेच लोकांना अ समजत की इथे हे छान मिळतं. त्यामुळे ते अ इतरांना पण सांगतात, की ह्या ह्या ठिकाणची ह्या ठिकाणच पदार्थ चांग पदार्थाला प्रसिद्धी निर्माण होते.
ठराविक तो प्रसिद्ध असा पदार्थ ओळखला जातो प्रसिद्ध हाय असा म्हणून.
मग तुम्ही कोणत्या ठिकाणी गेला होता प्रवास करायला?
कोल्हापूर. आणी
हा मग तिथे तुम्हाला कोणते कोणते अन्न पदार्थ आवडले खायला?
कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, सातेरीची पेढी आणि ठिपकुर्लीची बर्फि
हा. ठिप्कुर्लीची बर्फी
ठिपकोलीची दुधाची बर्फी
हा हा हां ती फेमस आहे का तिकडे?
हो हो.
हा. हा. मग फ्रेंड सोबत गेला होता काय तुम्ही तिकडे?
होय. होय.
हा हा हा. चांगला आहे. चांगला.
हा.
ह हैदराबादची बिर्याणी खाऊन बघितली का तुम्ही कधी? हा. कशी होती?
झणझणीत. क्वालिटी जास्त, क्वांटिटी जास्त.
क्वांटिटी जास्त होती काय? पिसेसची
जास्त राहते जास्त
हूं हूं छान छान आम्हाला बी दया होय.
म तुमचा आवडता पर्यटन स्थळ कोणता आय?
आवडतात पर्यटन स्थळ गोवा
गोव्याला गेलाय काय कधी?
गेलेलो नाहीये.
ऑनलाईन बघितलय सगळ
हा हा म जाणार हाय काय तिकड हा हा अ प गोव्यात काय प्रसिद्ध हाय माहितीय काय तुम्हाला
बीच
बार
पण ते घे वुई
अजून लय काय काय ये असं
आ हा हा म तिथलं प्रसिद्ध ठिकाण बघून या सगळे गोव्याला गेल्यावर
हो हो नक्की
हा चालते चालते. हा सां आवाज कट वालाय ओके ठेवू काय